हॅलो हा ताई बोलाना
हा बोलते ना हू हा म्हटलं इकडनं लावते तुम्ही तिकडनं लावलं ना
हा हा
हा हा
मी काही फोनकट झाला ना आता कोणाच आला दुसऱ्यांसोबत बोलत होती ना मी
हम्म हम्म कोणा चालेला आलेला लागतो ना त तुम्ही तिकडेन लावला मी इकडून लावायला लागतो
अससाा हा दोनदा होन जातो तुमचाच तिकडन इकडं न जाईल
हा
चांगलं आहे ना अवघड झाली का तुझी मग हौऊस
काय देवन स्वयंपाक करताय का नोडपण आलेली
लाईट पण बरोबर नसते ग
लाईट पण नसते आमच्याकडे पण गेली ना पावसाचे वातावरण झालं आता आता कटच होईल लााईट
हा एक अर्धा तास राहते चाली जाते
आमचं पण मोबाईल नाही चार्जिंग माझं पण चार्जिंगच नाही अठ्ठावीसच टक्के आता लाईट पण नाही आता नंतरच ठेवावं लागेल
हा हा
हम्म
काही स्वयंपाक करते आहे मग तू आता
आस पुरण भात हू
चांगलं आहे काय बनवलंय काही नाही मी भेंडीची भाजी बनवत होती
सगळे घरातच राहतात सासू सासरे होईना वेगळे ते पण पण वेग तुम्ही वेगळे राहात का
आम्ही वेगळे राहतात हे जागा
दुसरा काही विकत घेतलेला ना
आम्ही पहिल्यांदा राहत होत सासू सासऱ्याकडे तिथं म्हणजे जागा कमी आहे त्यांच्यामुळे विकत जाते
विकत जाते हा
चांगले धन्वंतरी कुठे आहे घरीच आहे ना हा तिला पण कॉल लावत होती पण तिचं पण तीस कॉल झाले ना त्याच्यामुळे लागत नाही फोन
तिला पण लावायचं हा तिच्याकडे आहे ना वाटतं म्हणून ती लावत नाही ना तुम्हाला
हा नाही लावते नाही तर तिच्या सोबत पण दोनदा तीनदा असं बोलून घेतात
बोलून घ्यायच आ हा का हा
आणि ती रिमाताई आहे ना वागड्याचे
ती पण बोलते, तिच पण जास्त परिवार आहे ना फोन लावला तर ती कुठ
म आता आपण पण कसं आपलं एकच टाइम सापडत नाही ना मग तिचा टाईम वेगळा आपला टाईम वेगळा. हा ती जास्त परिवार आहे कुटुंब जास्त आहे तिचा.
हम्म तिचे पण जास्त परिवार आहे ना मग एक एकत्र राहतात म्हणे पूर्ण तिची सख्खी आत्या म आमची माझी सख्खी ती हि नाही का? तुने बघितलं असल नाही का ती माझी, मोठे माझे सासरे
हा हा. हा तिची सख्खी आत्या आहे ना ती असं.
हा ती बोलत होती काल त्यांच्याकडे गेलेली तर ती बोलत होती की माझी सख्खी आत्या आहे म्हणे ती, तिला सांगत होती पण तिचं जास्त परिवार आहे म्हणे. एवढ्या जणांचं एवढ्या जणांचं स्वयंपाक करते म्हणे चार चार जण एकत्र राहतात चार भाऊ
भाऊ त्यांचे पोरं म्हणे सगळे एकत्र राहतात आतापर्यंत, हा ना गुरे ढोरे पण खूप जास्त आहे म्हैस पण आहे तिच्याकडे. हा मी गेलेली होती ना एके दिवशी तिच्याकडे, हा का? हां. आरोग्य तपासणी चालू होती ना हा अजून माझ झ कुडवेल पण अह फोन ओपन होत न होता ना
झाला त्याच्यामुळे मॅडम येणार होती तिथं हम्म.
तेव्हा गेली होती, हां.
हा तिच्याकडे
तिच्याकडे पण जास्त जाते ना मॅडम.
हा तिच्यापडे कडे पण जास्त जाते ना तिच्याकडे आणि आमच्या दोन जणाकडे आहे ती म्हणजे ती
तितरी कडे कोण आहे? हां रंजना मॅडम, तीतरी वडगांव
नवी नवा नवानगर ना
हा तीतरी वडगाव आणि नवानगर, रंजना मॅडम. आणि
राहाला आणि सोनाली मॅडम हा हा. एप्रिल ला पण शिबिर आहे ना तर ते तयारी चालू आहे त्यांची पण, कुठं?
कोडपांड्रीला
कोडपांड्रीला ठेवली आम्हाला सांगत होते सर पण आम्हाला रिटन का फोनच नाही लावलेला म्हणे अर
आर हे ठेवायचंय आरोग्य कॅम्प ठेवायच म्हणज तुमच्याकडे, हा हां.
पण नंतर काही राकेश मोरेसरांच काही बोलणच झालं नाही तर मग फोनच नाही केला पण सुमित्रा बोलत होती आज सकाळी फोन लावला की डेमो रेसिपी करायचा म्हणे त कोणता करायचा?
करायचा तर, तुम्ही त्या दिवशी कोणता केलेला? आम्ही का त्या दिवशी की सुप बनवलेलं होतं हे शेवग्याचे पाले बटाटे हिरवी मिर्ची अ लसुन
हम्म कोथुंबीर असं टाकून बनवलेलं होतं.
ते चांगलं लागत होत, नाही ना मला भेटलंच नाही ना.
नाही ना
मग बायाने सांगितलं असेल कस लागलं,, हा थोड मिरची जास्त. ली ना त्याच्यामुळे ते तिखट थोडस झालं सांगत होते ते.. ते म्हणजे हा,, ांगलं लागलं ते फणी मारून..
मारून चाय जिरा लसूण वगैरे सगळ टाकून तेऽऽ उकडून टाकलं त्याल्ला गरम करू,, हमम
नंतर मग गायनीने ग गालून ते म्हणजेऽऽ
संदा मात
दिलेल हा गलासमध्ये दिलेलं होत. आणि बाळांसाठी डेमोरेसिपी केलेली होती ना ते अ मुगा.
ह मुगाची द होली हम..
हा,,
हम्म,, आम्ही पण करणार आहे ती बोलत होती, आपण पण सूपच बनवू म्हणे. हा ना सूकच बनवून घ्यायचं् तुमच्या गावात केली ते आमच्या गावात कुठं केली.
मॅडमला बोलवायचं ना मग,, सोनाली मॅडमलाच फोन लावायचा डायरेक्ट.
सुनाली मॅडमला नाही तर सरांना बोलावावं लागेल कारण की सर आहे ना मला.. हम्म सरांनाच बोलवावं लागेल ह्..
मग ते आमच्या गावाऽऽ
ते गाव बाहेर थोडी अंगणवाडी ना लांब, त्या दिवशी लाईट पण नव्हती ना.
ते मी सर् पी, एस, सी कडे गेलेली का, हा पीएससी जवळ दन,
दवाखना हेती कड ना हा हा.
ह,,
चांगल, तिकडच मग लांब पडते.
लाम.
लामपतना.. गणवंतीचं जवळ आहे ना.. आ दनवंतीीच जवळ आहे माझ खूप लांब पडत ग
दोघीही अंगणवाड्या लांब पडतात. बर्डे परा कोणाकडे जनवती... वद्धनवंती ताईकडे.
हम्म,, झालं हं,,
तिकड पण बाकी आहे मिीटिंग त्या दिवशी दनवंती ताई विचारत होती तिला..
मॅडम अंऽऽ, ितथ मिटिंग घ्यायची गोरदर मातेची का डेमो रेसिपी. करायच आहे तिथं पण अस विचारत होती, तर तिथ पण करायचं आहे. सहाय्यऽऽ
अस,, ेमो रेसिपी ह,, कोण. मॅडम,, म्म चालूच द्या ना मग काय करायचं डेमो रेसिपी सांगितलं की, हा ना. तुमला पण पैसे भेटून जाणार नाही,, कोणाला, तुम्हाला नाही ना. आम्ही काहीच साहित्य घेतलेल नाही, कोणी आणले मॅडमनी. मी मॅडमानीच आनलं होत सगळ, म ते काढून घेत तीला मग. हा मॅडमच काढून घेतील. आणि ऽऽते, गरोदर संदा सोबत ते कीसऽऽ किशोर वाईन मुली पण होती ना.. हा तर किती महिला झाली. पन्नास तास. पणं पण किती झाले होते,,,, बापरे. एवढे जण होते,,, हां ना,, ते शाळेतल्या मुली पण होत्या.. होत्या ना ग. हा. का. मग खूप जास्त, नवीन गरोदर पण खूपच होत्या ना. त्यांना पण बोलवलं. हा त्याच्यामुळे जास्त संख्या होती. मग, उलट चांगले आहे मग. आमच्याकडे तर तेवढं नसेल पण मग बनवावं लागेल कारण की, आम्हाला त्या दिवशी ते सरं ते आलेते ना.
हा.
हा त्या दिवशी यांचं बिल झालेलं मग त्यांनी चिकन वगैरे बाहेरूनच आण आणलेलं हा. मग दुसर सामान ते आणलेलं होत मग. ते सामान की काढावं लागेल ना. किराणामधून मग ते मला बोलले की डेमोरेसी करून घ्या. हम्म आणि मग त्याच्यामध्येच ॲड करून घेऊ अस. बोलत होते तरी तिला, हम्म... कस कायपण.
काय पण राहिलं ना मी देते. मग जेवण वगैरे इकडे भेटते ना हा. हा.
पण ते पैसे मग नंतर ते. त्यांना माहितीय कसं करायचं ते डील वगैरे करून मग. आपल्याला पण काहीतरी करावं लागेल. म्हणून त्यांना बोलत होते की, डेमो रेसिपी करून घ्या. ना डेमो रेसिपी. करून घेतल्यानंतर. काढून घेऊ म्हण पैसे सगळ.
कोण सर का? सर नाही मॅडम. मॅडम सोनाली मॅडम.
हो.
हा.
हा हम्म.
म्हणजे गेल्या-वर्षी. केलेले होते ना. ते डेमो रेसपी. ते म्हणजे आम्ही साहित्य घेतलेले होते ना?
हा.
तेव्हा दिलेली होती मॅडम पैसे हजार-हजार रुपये. कोणाला? आम्हाला. धन्वंती ताई आणि मला. दोघांनाच दिलेली. हा म्हणजे एक-एक हजार रुपये. किती खर्च लागलेला? खर्च दोनशे-अडीचशे लागलेला होता. तुम्हाला?
हॅलो,.
हा का..
चांगले ना मग उलट दिले मग तुम्हाला त्यांच्यावरूनच. तिकडं पण केलेलं होतं म्हणे यांनी. तर त्यांच्या वना सोडस यांच काहीतरी बोलणं झालं नाही माझ्याशी.
बोलायची ना. कोणासोबत?
हम्म. कोणासोबत? सुमित्रा आणि सोनाली मॅम सोबत.
पाच.
हम्म बिनत.
लक्ष तुझ्याकडं म्हणून हा. हा.
त्यांनाच माहितीय, आता पण ते मग इकडच कसं आम्हाला प्रत्येक टायमाला जेवण इकडच भेटत.
इकडच बनवा लागत ग ते उगाच मग त्यांच बिल वगैरे करावंच लागतं ना. हा हा.
हम्म सरांना हम्म
माझं
माझं घर तर लांब पडत म्हणून येतातच नाही ग ते हम्म का तरी पण यायला पाहिजेल ना? कशाला नाही कुर लांब राहिलं की कुठं पण धनवंतीकडे गेलो मग तुमच्याकडे तुझ्याकडे पण यायलाच पाहिजेल ना आता पहिले माझ्याकडे सर आणि ते वगैरे येत नव्हते हा मध्ये माझ सुमित्राचं बघितलं ना कुठे जवळच आहे. माझं मध्ये आहे. पण आता मग कस सरांना आता आता पहिले सर कसे तिकड भेटले नाही ना तर माझ्याकडे यायचे. हा येतात. तसं काही नाही असं एक अंगणवाडी मला जवळ पडते आणि एक थोडीशी एवढी लांब नाही दोघी पण जवळच आहे मला पण आणि सुमित्राला एक हनुमानपड्यामध्ये जावं लागतं तुमच्या घराच्या तिकडं
कड पण मड ळ तु र्या ओळखरे मग तिकड जाऊन येतात पण इकडे पण येतात ते खपत का
हा म्हणझेकडे पण येतात मग काय राहिलं तेेतात त्या दिवशी आता ऑडिटवाल्या आले तर पहिले पहिल्या दिवशी जेवण बनवला आम्हाला वाटलं इकडेच जेवण करून गेले दुसऱ्या दिवशी आणि मी दुसऱ्या दिवशी सुमित्रा कडे गेले जेवन बवायला
तोपर्य माझ्याकडे येऊन बसंतर मग इ